हॅलो हा नमस्कार ताई आवाज येतोय हो येतोय बोला ताई
ठीक आहे बोला
काय चालल आमचं काही नाही आता जस्ट बसले म्हटलं चला
हा हा ठीक आहे आमी पण काय नाही अस गावाकडे आल्यात ता सुट्ट्या येतात ले एक दोन महिने
ह ह ह अरे वा गावाकडते तेच मुलांना जे नॅचरल आलाराम अस गावात कोंबडी वगैरे ते सगळं एन्जॉय करताहेत वाट
हा हा हो ना आणि आम जस कुंबडी वगैरे काय नाही आमच्याकडे पण असं फळा वेग वेगवेगळ्या फळांच्या बागा आहेत. आपल तेच चालू असतय. सगळेच आमी सगळेच अस लहान लहान मुलं सगळेच आमच्या इथे येतेत ना सुट्टीसाठी
छोटस गाव आहे जास्त काय नाही.
मग कुठली कुठली झाडा आहे ताई तिथे?
आंब्याचे आंब्याचे झाड आंब्याची बॅग आहे चिक्कूची एक बाग आहे.
बा बाग म्हणजे किती असे झाड असतात बागेमध्ये किती झाड आहेत म्हणजे असे?
जास्त असं का नाही पण साठ सत्त तर आहेत
अरे वा लकी यार तुम्ही खरंच नॅचरल याच्यात जगताय.
हा. हो ना आणि रा फळ सीताफळ लिंबूनी झाड आहेत असं लिंबाच लोणच. वगैरे चालू आहेच आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये
ते.
कुरड्या घालण पापड्या घालण पापड करणे कधी असा पाऊस नाही यायला लागला की मग घरात बसून पापड करायला सोप.
हे एवढं सांगा लाय तुम्ही एवढ ह मग. विचारू की तुम्हाला अस. चालेल.
हा ना विचार चालेल काही प्रॉब्लेम नाही. ते
हो असं किती दिवसात येतं.
सिताफळ का फळ फळ म्हणजे असं सिजनेबल फळं असतात ना आता कसं उन्हाळ्यामध्ये- हॅलो. हॅलो माझा आवाज येत आहे का तुमचा आवाजच ना येऊन राहिला हॅलो हॅलो. हो.
हॅलो.
आवाज. आवाज जरा ब्रेक झाला तुमचा आवाज नाही येऊ लागला मला. हॅलो.
हा आवाज येतोय ताई. फोन कट नका करू आवाज या लागलाय. ते मधेमधे. सीताफळाला मग किती दिवसांनी फळ
सिताफळ असं दिवाळी- छोटस झाड म्हणून अस ना आता खूप दिवसापासून ते आईनी वगैरे लावलेले आहेत ना. परी येईल असं थोडं साधारण. लागत असल एक दीड महिना कारण आता अगोदरच्या बिया लावून. त्याचा रोप बनवून लावत होते ना आता काय ते? म वगैरे करतात. त्याला लगेच येत आहेत. म्हणजे कुठल्या पण याच कलम केलं की काय-
म्हणजे मग एका झाडाला म्हणजे वर्षातून एकदाच फळ येतं म्हणजे म एकदा फळाला की तोडून टाकावं लागतं की कंटिन्युअस म्हणजे चार पाच वेळेसच्या झाडांना फळ येतखथ
अ नाही नाही म्हणजे एकदा आल्यानंतर मग ते सिझनेबल आहे आंब्याला कसं उन्हाळ्यामध्येच आंब्याला आंबे येतात ना तस सिताफळ मधे दिवाळीच्या सुट्टीमध्ये ते दिवाळीच्याच ह्याच्यामध्ये शेता फळ लागतय आता हा टच हा
ओके ओके आणि सीताफळ ओळखण्याची कचन्याची एक ट्रीक क असती माहीत असेल की सांगाल
हम्म सीताफळ कस फुलतंय असं फुल जस आपण एखादा पदार्थ कसा कळल्यानंतर ना ते लहानाच असं मोठं मोठं होत जातय
हा हा हा हा हा
ते सीताफळ असतय मोठ मोठं होत जातय आणि ते पिक पिकला आता आणि ते तोडून ठेवावं असं तर ते पांढर पांढर दिसत राहत असं जास्त फुलल्यासारखं
ते म्हणजे, आमच्या भागात म्हणतात की सीताफळाला डोळे वगैर हा प्रकार काय म्हणजे काय असत ते? तुम्ही पण तेच म्हणतात का? सीताफळना डोळे आले तर
हा म्हणजे ते झाडावर आता आंबे कशे आपण आंब्याला कसं पाड लागलं की आंबे बाकीचे पण आंबे कच्चे जरी असले तरी आपण ते काढून ठेवतोत ना हा तस सिताफळाचं मग त्या डोल म्हणला का कि पिक
डोळे म्हणजे काय मला ते समजलं आणि म्हणून मी तुम्हाला विचारते हे डोळे येणं म्हणजे काय असतं?
फुलेलं असतय का नाही बियासारखं छोट छोट वरचं पण तर त्याच्यामध्ये असं पांढर पांढर दिसत करातय जास्त जास्त पांढरा अ चल की मग हा ठीक आहे सीताफळ आसतोय डोळा आला
उतरवू शकतो आपण ओके ओके त्याला म्हणतात का मला म्हणजे लहानपणापासून एक डाऊट होता म्हणून मी तुम्हाला वि मला वाटायचं जस त्यानी जेव्हा ती काय काय असतं अ त्या काळे काळे होत जातात त्यांना डोळे येनं म्हणतात. कि काय.
नाही नाही तसं नाही आपण ते उतरऊ शकतो डोळ्या आला म
ओके ओके म्हणजे ते खाण्यासाठी हे होतात ओके आणि चिक्कूच ताई चिक्कूला
चिक्कू च चिक्कू झाडावरच पिकवावे लागतात म्हणजे असं कच चे ते पण काढू शकतात पण त्याचं पण एवढं मला जास्त काही माहित नाही पण आम्ही सगळे झाडावरच ते काढत राहतो चिकू असं ते काढायचं परत ते तसच विकायला न्यायचं कारण चिकू आम्ही कधी घरी असं ठेऊन जास्त उतरवून ते पिकवायला असं ठेवले नाहीत. हॅलो हॅलो हॅलो हॅलो आवाजच येत नाहीय तुमचा मध्ये मध्ये ब्रेक होतय.
हॅलो बोला ना आवाज येतोय हो हो येतोय म्हणून म्हणलं कॉल थोडा जास्त
म्हटलं माझा आवाज जात नसेल तर मला पण तुमचा नाही येतय ना मला असं मध्ये मध्ये. हॅलो हॅलो आवाज नाही येत आहे नाही तुमचा
हो हो येतो येतो बोला बोला मध्ये मध्ये आवाज येतोय आता कुणाला इशू ते नाही सांगू श शकत. मुल तर तुमचे दिवसभर बाहेरच
अ मुलं नाही मीच मुलगी आहे. म्हणजे मी अनमॅरीड आहे लग्न नाही झालेलं.
काय काय काय ताई.
म्हटलं मी मी अनमॅरिड आहे लग्न वगैरे काही झालेलं नाही माझं अजून.
ओके ओके ओके ओके.
तस मावशीची मुलं वगैरे येतात बहिणीची मुलं सगळे असतात इथे.
म्हणून अ ब्युटी पार्लर चाललंय सध्या ना.
हा हा हा.
हॅलो हा म मम्मी लोक निवांत असतील ना. हो मम्मी लोक निवांत असतील ना मावशीच्या मागे मुलांना लावल्यावर.
नाही नाही म्हणजे सगळे आमच्याच इ इकडे येतात सगळ असं छान वाटतय ना म ते मामाचं गाव आणि आमचं गाव पण एकाच हच्यामध्ये म्हणजे आमच्याच गावातलेच मामा आहेत त्यामुळे मग ते सगळेच इकडे आलेले असतात.
हा हा नाही काय म्हणजे रेंजचा काहीतरी प्रॉब्लेम असेल तस काय नाही.
पाऊस तुमच्याकडे पाऊस पडतोय का आमच्याकडे आज सध्या वातावरण आहे वात
आमच्याकडे पाऊस वगैरे कायच. नाही फक्त आबााळ आलेलं आणि खूप पंधरा वीस दिवसाखाली असं पावसाळ्यात पाऊस जसा पडत ना तसाच.
हा हा पहिला पावसा नंतर दोन तीन दिवसनी. फार गरम होत.
हा खूप सारं ते एकदा पाऊस पडून गेला की सगळं ते. जमीन ताप लेल्याला सगळी वरती येते ना.
मग तो पाऊस आहे ना एक तो कंटिन्यू व्हायला हव. दोन तीन दिवस म्हणजे तो कंटिन्यू दोन तीन तास म्हणतो ना आपणण जेवढी पण. ते जमीन वगैरे त्या. पेली असते ना ते थंडावा येतो.
तस.
अ आणि माणसाची प्रवृत्ती कशी आहे आता ऊरऊन म्हण. ण जेव्हा पाऊ जास्त होतो.
त्याळे हा कुठलाच कुठलंच हे होत नाही सगण होत. नाही कुठलाच.
हो माणसाला गरमी सहन होत नाही पाऊस जास्त असते. कि सहन होतो कार्य किती पडत तो किती पडत. आणि आता पडत नाही. बाबा पड तू. पड तू करतात.
हो ना होतय तस आणि कसं पाऊस ते पडल्यानंतर एक तरर घर. व्हायलेली असली त वरतून लाईट गेलेली असती त्यामुळे तर ते जास्त हे होऊन जातंय.
हो पण काय आता,
पावसाच्या आतुरतेने वाट बघायला तर येईल
नाही ऑबयसली म्हणजे गरम, गरम फार होतंय आता आता म्हणजे अर्धा जून पण स संपत आलाय ना.
हा पण म्हणतात ना ते ह्या वर्षी जरा पावसाळा उशीरा चालू होणार आहे म्हणजे बावीसच्या नंतरन बावीस तेवीस
अ म्हणजे तुम्हाला एक सांगू का आमची आजी म्हणायची ज्या दिवशी म्हणजे ज्या अधिक मास तो ना? ते सगळं कसं वाढत असतं ना मग ते पण पावसा आपण थोड अस ह तसा मग पावसाला पण म्हणजे कधी कधी आला त मग आधी सुरुवात
हा हा.
त ह नाही आवडत. तुमच्या आजी आजोबा आहेत का तुमच्या म्हणजे अ तुमच्यासोबत?
काय म्हणला? जेंस वगैरे नाहीएत आम्हीच आहोत आता.
हॅलो
हॅलो हा बोला ना. हॅलो येतो
ते आवाज
हा ना तेच तर आहे पण कामन तसं होऊ लागले का
वातावरण मे बी, तुमची आजी आजोबा आहेत? का मग? मला जस् माझ्या आ जी
आजी आजी पण नाहीये आणि आजोबा पण नाहीय दोन
अच्छा अच्छा पण मग तुमची एखादी लहानपणाच्या अशी आठवन असे ना आजी- आजोबांसोबत
हा खूप सारे आहेत खूप सारे आहेत.
ना मला मग?
जे अ आजी आजोबांचं कसं वेगळंच असतंय ना म्हणजे जास्त कडक तर ते तेच नातवांसाठीच मायाच असते त्याच्यामध्ये तिथे ले तुमच्यासाठी नस सगळं ते लहान लहान अस ल्यामुळे आमच्याच हा मी आपल्यावर रागवली तरी ते मग ते आजी मम्मीवर रागायचे आम्हाला लहानपणा ते भारी वाटायचं आजी ममी वर रागवायची असं आम्ही सगळ्या शेतामध्ये काम करायला जायचं कधी मम्मी रागवली पप्पा रागवले त्या मग ते घरी आजी येण्याची वाट बघायची कधी येते आणि कधी यांचं नाव सांगतेय की असं व्हायचं हा भारी वाटायचं पण त्यावेेळेस समजायचं नाही मग काय पण ते आपल्याला ममी म रागव ममी कोण रावायला पाहिजेल ते आजी आजोबा रागून जायच ते कणला हॅलो हॅलो तुमचा आवाज नाही येतय
हम् ते